लो आपण
हा ते ओला इलेक्ट्रिक स्कूटर बरोबर.
हो.
ते एकख
हा.
खूप म्हणजे बंगर काम् त्यांचं तुम्ही ओल स्कूटर घेऊ नका. ती घ्यायची काही गरज नाहीये तर म त्या सर घ्या पेट्रोल गाडी घ्या एखधी पण मग ओला नका घे.
हो तेच झालं आमच घेतलेली आम्ही ऍक्च्युली त आमची तिथे सर्विस सर्व्हसिंग वून देत नाही अप्रुव्हल देत नाही पुठे ते सर्विस बी करते नाही. आणि बॅटरीच काही इशू आलेलं आहे ती रिझॉल्व नाही करते इथे.
नाही कररते असं.
हो, रिस्पॉन्स नाही देते मेन ऍक्च्युली.
करू आपण काहीतरी, मी चौकशी करतो काही होत असेल तर तुम्ही नोमाशी बोला ना.
नोमान सय्यद म्हणताय का तुम्ही?
हो नोमान सय्यद.
ओके ओके. त्यांचे काही कॉन्टॅक्ट आहे का मध्ये.
हा ते पण त्याच फील्ड मधले, मग असू शकत त्यांच्या
अच्छा अच्छा ठीक आहे, मी कॉन्टॅक्ट करनं.
बाकी पाऊस वगैरे काय म्हणतो तुमच्याकडे?
पाऊस जोरात हाय.
जोरात हाय, हाळू नाहीय?
नाही, चड्डी भिजलेली आमची.
चड्ड्या भिजल्या?
हो, त्या तव्यावर शेकवतय त्यांना, लाईट बी नाही ना, तव्यावर माझा बाप बसते.
इकडे आहे पाऊस थोडाफार, एवढं नाही पण मग आहे नाही का.
थोडाचं हे, ओके.
हम्, नाही एवढ्या लवकर जेवण नाही करत आम्ही.
लवकर न्याहरी झालीच पाहिजे, कारण मग ते पचण्यास आसान असते. वजन वाढत नाही त्याच्यामुळे. पचायला सोपं, जेवणाच्या आधी तीन तास आधी तरी आपण जेवलं पाहिजे.
कि तेनी त्रास नाही होत ब्लोटिंग नाही होतं शरीरात.
ओके. नाही नाही जिमनी वगैरे चालू करायची पण काय जिम वगैरे नाही मारायला अजून.
जिम मारायला पाहिजे. तुमची तब्येत बारीक आहे मी ऐक चुड ऐकल होत.
हा हा.
मी तब्येत बनवलेली पाहिजे थोडीफार आणि म काडकी सारखं शरीर घेऊन फिरण्यात मजा नाही.
ओके. तुम्ही म्हणता म्हणून सुरुवात करून देतो, तुम्ही सांगशालं तसंच प्लॅन फॉलो करल. काय खायचं, काय डायट वगैरे सगळं सांगून द्या आम्हाला.
सेट बी सांगाल तुम्हाला कसे मारायचे काय, वेट ट्रेनिंग करा तुम्ही. तुमची मसल ग्रोथ होणं गरजेचं आहे.
आणि त्याचा काही इम्पॅक्ट पडतो का केसांवरती केसगळती
केसांवररती नाही हो, ते एक आहे ते मी ते का ब केस गळताय त्याच्याने, असं तसं. मग काही एवढा फरक नाही पडत, आपले ऑलरेडी जर का केसं गळतं असतील म काही प्रॉब्लेम नाही त्याच्याने.
हूं ते आणि ते केस गळतीवरती काही आहे का तुमच्याकडे?
हो, आपल्याकडे आता आपण मिनॉक्सिडल वापरू शकतो, जर का डॉक्टरकडे गेले, डॉक्टर कन्सल्ट करतील तुम्हाला तर मग ट्युटस्टेरॉइड देऊ शकता फिने स्ट्रेड देऊ शकतात. त्याच्याने आपले बीएसटी हॉर्मोन जो असतो तो ब्लॉक होतो बऱ्यापैकी त्यामुळे आपले जे केसं बारीक होतात ते बारीक नाही होते.
ओके.
हो आणि मग ते मल्टीव्हिटॅमिन देतात.
मेनॉक्सिडल आपल्याना एक एम एल रोज रात्री लावायचं आणि झोपून घ्यायचं. त्याच्याने केसांचा ब्लड फ्लो वाढतऽ त्याच्यामुळे केस जाड होतात, रक्त पोचत आपल्या केसांपर्यंत, बीएसटी मुळे तेऽ वरती एक लेअर येऊन जाते ना, केसांना मग त्याच्यामुळे ते ब्लॉक होऊन जातं,, त्याच्यापर्यंत रक्त पुरवठा होतोऽ स्कॅल् मसाथ केली पाहिजे, ब्लड सर्क्युलेशन साठीऽ उंचाला टकलेलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे, त्यासाठीऽ
काय वाटतं तुम्हाला, की आता या एज मध्ये जर केसऽ गळण्यापासून काही केलं तर येऊ शकत का परत केस?
केस, जर का तुम्ही कन्सिस्टन्स असले तर मग तुमचे केस येऊ शकतातऽ आणि ते राहू बी शकतात. ते गोळे आपल्यान थोड दिवस कंटिन्यू चालू राहतात ते,,, पहिले हेवी डोस असता, नंतरडोस कमी होऊन जातो, म्हणजे आता तुम्हाला जरऽ दिवसातून एक गोळी खान य, आणि दिवऽ वढ खाणय, म ते महिन, तीन महिन्या नंतर तेऽ आठवड्यातून दोनदा, तीनदा मग हळूहळू कमी करून देता, म्ह अ आठवड्यातून एकदा, एकदा एकदा अे खावाऽ कारण त्या गोळीचा इम्पॅक्ट,, ऽ बहात्तर ते असे तास असत शरीरामध्ये. आणि त्याचे दुष्परिणाम बी थोडे फिनस् राचेऽ दट स्टेडी स्टऽ काहींना गायनं होतं काहीचऽ एव उठत नाही काय विषय.
ओके, ओके, आणि आपलं फंगल इन्फेक्शन साठी,,, अ काहीऽ
फंगल इन्फेक्शन साठी जागा क्लीन ठेवाऽ बीटेक्स मलम ऐतो, किंवा मग किटो पावडर येते,,
नोक्के,
ते ती जागा मॉइश्चराईज केली पाहिजे, ती कोरडी पडते ना फंगलमुळेऽ
नाही माझी ओली पडत जाते.
ओले पडते मग पावडरच युज करा तुम्ही कीटोऽ
पावडर युज करतय, मलम पण युज करतय, दोन बीटेक्स पण झाला युज करूनऽ अं पण मग ते जात नाही असं,,, कि रिटर्न येऊन जात तेऽ ऍक्च्युअली कसं की घरात भावाला असल्यामुळे भाऊ म माझे कपडे युज करतऽऽ कधी, कधी त्याच्यामुळे पण होऊ शकतं का असंऽ
हो त्याच्यामुळेच प्रॉब्लेम नाहीऽ
म्हणजे जेव्हा त्याचं परमनंट,,,, ओके,, म्हणजे त्याच जेव्हाऽ परमनंटली जाईल तेव्हा माझा जाईल.
हो जेव्हा तर तुमचे कपडे युज करणं बंद करेल, किंवा मगऽऽ तुम्ही ते कपडे धुवून परत घालचेल, तेव्हाच प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होईल.
काय नाही, लग्नाची तयारी कुठपर्यंत झाली? लग्नाची तयारी कुठपर्यंत आली?
लग्नाची तयारी आता, आपल्याना द्यायचं फेशियल करायचं आहे नवररोबांचंऽ
हा, हा
काय? नागपूरला लग्न आहे,,, इथून आम्ही हो,, हो. त्यांच्या मिसेस तिकडच्या आहे ना,, नागपूर पासून गोंदिया दीडशे किलोमीटरऽऽ र अजून,,,
आणि त्यांचं नाव ते असं, मंगल सिंग असं का बरं आहेऽ
ते तिकडच्या लोकांचा असतात तसे,, प्रभाव त्यांचे थोडेसेऽ म्हणजे तुमची,,
ओके, राज राजपूत एत का ते?
हो,
ओके ओके
म्हणजे त्यांचे असं आई दुसऱ्याची असल कास्ची तर वडील दुसऱ्या कास् थ त झालेलं असेल त्यां
ओके ओके
तनचा आठनव परिहार आहे
ओके आणि
हां
ह आपलं एक अ फोटोशूट वगैरे केला कानी
हो आम्ही प्रीवेडिंग शूट करून आलो वैतरणी डॅमकडे तिथे एक सेटस्क्यू म्हणून आहेत तिथे सात हजार रुपये दिले आम्ही एक गावात तला एक मयुरेश पेकळे म्हणून आम्ही एक काय म्हणतात त्याला व्हिडीिओग्राफर घेऊन गेलेलो होतो ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आम्ही प्रयत्न केले व्हिडिओ काढण्याचा आणि तिथे आम्ही सात ते एक पर्यंत आम्ही शूट केलेलं आहे आता एक रील आहे दोन तीन ड्रेस घ डेडीसल वेस्ट तेथे किबोडऀ मधुन काढले लेले झरणा होता तिथे भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत
इ ते
हाज आहे बहुतेक त्यांची येऊन जाईल आम्ही आता इथून आठ तारखेला रात्री निघू
हम्म
कोणती विदर्भ ट्रेन आहे आमची दहावीस दहावीसचा टाइम आहे तिचा आम्ही दहाला स्टेशन पोहोचू हो तर मग तिथून गेलो का मग हो मग बारा तासांची प्रवास आहे रात्रीचा वेळ असल्याने आम्ही दोन भाऊ असू तर बाकी सगळे वेळेसकर आम्ही दोन नऊ तर न जणे आहेत तर मग आम्ही दोघे जागे राहणार
ओके
सबत आमच्या कश असू शक आणि जवेलरी वगैरे सगळं राहील त्याच्यामुळे आम्हाला थडं लक्ष देण
ह लक्ष द्यावाचं लागेल तुम्हाला ते तस गोकुळंद्यांचा भरोसा आणि ते रात्री ट्रेन म काही उद्योग करू शकता झोपून घेऊ शकता
हो तेच तर त्याच्यामुळे आम्ही अलर्ट राहणार आहे खूप कारण आमच्या रिस्ॉन्िबिलिटी खूप मोठी
येस येस तिकडे गेल्यावर काही केलं तर काही नाही पण मग ट्रेन मध्ये सतर्क
ट्रेन मध्ये हो ते हो सतर्क खूप गरजेचं आहे तिथे कारण त्या भावाच्या मिसेसचा जो मोठा भाव आहे तो फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्येध्ये चांगल्या पोस्ट वर आणि लहान भा बेरोजगार आहे वाटत पण मग त्याची डायट खूप तगडी तो म्हणजे आम्ही एकदा गेलो होतो तर त्यांनी पहिले छोोल भटुरीची तीन प्लेट खाल्ल्या त्याच्यानंतर तर बोलला तो तर जेवायला काय मी थोडस बहुचक्का होऊन गेलो त तेे आणि त्याच्यानंतर बी त्यांनी एक काय म्हणतात पनीरची भाजी तीन चार रोट्यान भात बी खाल्ला त्याच्यामु त्याचा डायट व खूप तगडा
काॅस्टे्शन तुमच डाईट वैेगेरे
आणि आपलं काय म्हणता तिकडन येणार कधी काय?
आम्ही तिकडून आता कसं आहे इथून आम्ही तुम्हाला पूर्ण सांगतो मी आठ आठ ला इथून निघणार रात्री तिथे बा दहा ला पोहोचणार परत सकाळी. नऊ तारखेला तिथून आम्ही गोंदियाला उतरना तिथून त्यांचं गाव आमगाव वीस किलोमीटर.
ओके
हा मग तिथं गेल्यानंतर आमची राहण्याची सोय आहे तीथ आम्हाला नाश्ता वगैरे सगळं राहणार. तीन टाइम जेवण आहे मला मग रात्री हळद आहे.
हा हा
रात्री हळद असल्याने मग रात्रीचा कार्यक्रम झाल्यानंतर. रात्रीच लग्न बी आहे.
इकडे आपल्या रिसेप्शन ला नाही राहणार का काही कार्यक्रम.
रिसेप्शनला आहे ना ते आपल्यावर आहे.
हा ते आपण काही करून घेतलं पाहिजेल असं मला वाटतंय.
हो करणं तर गरजेचं आहे पण गर्दीत जर का काही झालं म सांगता येत नाही कारण
तस गर्दीत नाही जायच पण आपण फक्त अं एकशे पन्नास -एकशे पन्नास रुपये घे जाऊ मग नंतर वाटलंस तर घरी येताना वगैरे हुं घरी येताना वगैरे काही करत ते
हो तेच तर.
तसं करता येईल नाई का आपल्याला. चालेल चालेल ठेवतो मग मी तुमच्याशी बोलतो थोड्या वेळात.
चालेल चालेल.